हॅलो!
हॅलो हा बोला काही नाही आता काम झाले सर्व आता आराम चालू आहे.
मगा श फन तुम्ही उचलला नाही!
माझा ना कॉल चालू होता दुसर्या म्हणजे दुसऱ्या इकडचा कॉल आला होता मला.
हव ना!
म्हणजे, त्यांनीच केला होता तिकडून
हा किती राहिल तुमचे,
माझा एकच झालेला आहे, हा दुसरा झाला तुमचा तुमच्यासोबत रात्री बोलली मी तेच,
माहित काय मी लावायला गेली दोघी जणीले तर लागलेच नाही ते खालीच गेले,
हो काय.
फोन लावूनच,
नाही एका व्यक्तीला आपण पाच वेळा कॉल करू शकतो ना?
नाही तसं नाहीय,
हम्!
जसं आपल्याला पाच कॉल दिलेले आहेत कि नाही,
हम्म!
पाच कॉल मधले जसे दोन खालीच गेले म्हटलं,
हो!
हा ते नाही नाही काहीच नाही जिरूच आहे पण मी फोन जसा फोन लावला तड का म्हणजे त उचल नी याला असं काही नेटवर्क वगैरे असा काही प्रॉब्लेम आला अस,
होऊ काय, नाही म्हणजे कस आहे त्याचे पॉइंट मिळाले पाहिज आणि बोलणं झालं पाहिजे,
हो ना!
असं नाही का पहिले ज काय खात्री करून घेतल्या ना असं,
आता पहिले सांगितलं ना मी साधा कॉल करूनच, फो लावले की नाही तर नेटवर्क, चा इश्यू वगैरे असं काही येते की नाही,
हम् ह
त्याच्यामुळे ते कट झाले.
हो तुमच्या हच्या नेटवर्क इश्यू आला होता पण रात्री पण तस झालं होत. थोडस म्हटलं बोलणं झालता. बोलता बोल म्हटलं आवाजच येत न्ह
ह ना तर तो आपण काहीतरी दोन तीन शब्द बोललो तरी,
हो ते बोललो त्यावेेळेस, पण काय बंद करायच नाही म्हणत जोपर्यंत ते मिनिट्स संपत नाहीत ना तोपर्यंत बंद करायच नाही. म्हणजे ते काही प्रोब्लेम असली तर वापस. आवाज काय ते. तुला मग आज काय सांगू काही नवीन ह हॅलो हॅलो, अओके हॅलो, हा आवाज येता आता. आता येतय आवाज आपण मदातच आवाज गेला आता
फोन येऊ राहिला म्हटलं हे कार्या ग्रुप साठी
नाही ते फोन येऊ द्या आता तुम्ही आता कस बोलण चालू आहे आपल्या येत ना उचलता पण नाही. हम् लोनच केल की नाही मंग घर
लोनच काय केलं ना?
हो काय हो आ
ह आधी आधीच केला आम्ही लोनच. पाऊस पे दारावर आले होते. आंबे विकायले, हा तेव्हाच केल होत.
म आमच इथ म्हटलं बाजारांमंधी येतात ना काय अ तेव्हाच मग सर्व कापून बीपून भेटतात म्हटलं तिथं फोडे ह मी लोणचं बनवलं होत. पहिले आंबे आणले होते आणि ते स्व च्छ धुवून घेतले अम धुतल्यानंतर मग ते अ ते कोरडे केले. त्याच्यानंतर मग त्याचे फोडे केले. असं जस आपल्याला पाहिजे. जेवढ्या फोड्या पाहिजे तेवढ्या केल्या अन मोहरीची डाळ घेतली मीठ, हिंग घेतलं आणि जिरे घेतलं. त्याच्यांदी बडीशेप घेतली मिरेपूड आणि लवंग घेतली. ह आणि थोडीशी हळद अं आणि लाल तिखट आपलं लाल मिरची पावडर असते ना काश्मीरी मिरची पावडर म्हणून मिळ आपल्या दुकानमध्ये आणि मेथीची पूड घेतली मोह आणि मोहरीच तेल, कडकडीत चांगलं मस्त गरम केलं. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे गरम करून मग कोमट केलं.
कोमट केल.
हो थोडस ते मोहरीच तेल असते. ना तर ते चांगलं गरम होऊ दिलं चांगलं तापू दिलं त्याच्यानंतर मग ते थंड व्हायला ठेवलं. कोमट होऊ दिलं त्याच्यात मग मिरे टाकले. आणि मेथी मेथी दाणे, लवंग, अन मसाला हे आपला लोणचेचा मसाला अ ते टाक ल्यानंतर मग आपल्याला मीठ जस पाहिजे तस आपल्या प्रमाणाने आपण टाकू शकतो. कसं आता कोणाला जास्त खारट पाहिजे. अ कोणाला कमी प्रमाणात पाहिजे तर ते आपल्यावर अस समजा आपला जेवढ पाहिजे तेवढं एवढं मस्त लोचं झालं ना खूपच चांगलं म्हटलं आणि ते मसाले सर्व मिक्स केले मसाल्यामध्ये ते फोडी जे आहेत ना ते पूर्ण मिक्स केल्या त्याच्यानंतर मग मिक्स करून घर न भरून ठेवल्या असं केलं बाई आमच्या इथं लोनचं
हाव का, चांगलं झालं ना मग.. चांगलं केलं ना आम्ही हा आम्ही पण केलं
हो ना म्हणजे कसं संपलं की आता वर्षभर टिकवा लागते ते तर थोडसं त्याच्याकडे तर लक्षच द्याय लागते पण त्याच कसं काय कि त्याच प्रमाण लक्षात आलं पाहिजे
प्रमाण आमचं काही प्रमाण बिमान नसते अडमधडम काम ए
हाव ना ते तर आहेच म्हणा ते तर मी पण करते कधी कधी कसं जस आलं तसं आता शिल्लक कधी तर आपण काय टाकून देतो काय ते की आहे फेकून द्या म्हणून नाही मग असलं कधी. मग त्याच्यात टाकून देते हम्
ते आमच्या दारावरच आले होते आंबे विकायले तेनच फोडून दिले आम्हाले
हम्म हम्म
मिठाच्या पाण्यात ठेवले थोड्या वेळ अर्धा तास
हो का... हाव ना त्याला हळद अन मीठ लावून ठेवतात ना आणि ते थोडसं सोकु देतात
ह मिठाच्या पाण्यात ठेवले मग सोकू घातले चांगले फॅन खाली भाजीवर
हम्म हम्म
खूप चांगलं आपलं तेल गरम केलं हा... मसाला आपला म्व्हारी, सोफ तिखट मीठ बस एवढंच टाकलं मी हिंग जास्त नाई टाकलं काही वा मेथी वगैरे टाकली नाही मी त्यात काहीच नाही टाकलं
नाही ते साधं ही केलं तर खूप चांगलं लागत वाटलं सदा वालाही केलं तर खूप
हा ते मग ते पोरं डब्या बिब्यात नेतात की नाही मग ते ते आवडत नाही जास्त मसालेदार
हम्म
साधंच आवडते
अन मग ते मसाले घेशील लावून केलं
हो का
साधं चांगलं लागू राहिलं पोट्टे डब्यात नेतात वगैरे
हाव ना चांगली गोष्ट ए ना आता कसं कोणाला कसं आवडते कोणाची पसंत कशी असते असं हाय त्याच्यावर हाय
तिखट
हम् हम तिखट मीठ आपल्या प्रमाणात... कोणाला जर कधी जास्त प्रमाणात पापड... पापड अस. कधीतर कोणाला जास्तच प्रमाणात तिखट पाहिजात. तर कोणाला कमीच प्रमाणात पाहिजे आणि लोणच्याचं ही तसंच आहे कोणाला जास्त तिखट पाहिजे. जे... कोणी गोड पण करते त्याच्यामध्ये गोड पण टाकते.
हा गुळ टाकतात ना.
गुळ टाकतात कोणी त्याच्यामध्ये. ह असं ज समजा आपापल्या पद्धतन सर्वजण समजा करतात. ह
ते झा्याले कोणी जास्त तेल टाकते कोणी कमी टाकते.
हा. आहे उलट चांगला आहे ते. चांगलं असाल. उलट चांगला आहे म्हटलं ते वर्षभर कस मुलांना आवडते म्हणून करावं लागते आपल्याला. पण ते पाहिजे. घरी आमच्या इथ कस आम्ही बाराही महिन्या हे जे असते ना सर्व बनवून ठेवून देते. वरळी पापड शेवळ्या सर्व हम्. मशीन वरून. बावांग हो शेवड्याची मशीिन आहेत गह न या्यायचे आपले ओल ओले गहू करायचे थोडेसे सुोकू द्यायचे ते त्याच पीठ दळून आणच आणि नंतर मग ते गाळून गिळून सर्व हे करून सुंदर साफ करून तिचा कोंडा बिंडा काढून टाकायचा. नंतर मशीन वर घेऊन जायच. का म्हणजे अ शेवड्या पाहून जस त्या. प्रमाणे केलं तर प्रमाण राहिच. ते आमच्या गावांनी रोंदळे म्हणून आहेत. हो हा त्यांची इथच म्हणजे. सर्व जण जातात आणि आमची तर पहिल्यांद. च तिथूनच शेवड्या करून आणतात. ह हम् ह का आहे. आणखी काही सांगा नवीन.
तुम्ही नाही का आता हे कॉल संपत आला म्हंटल तुम्ही लगेच फोन. सुरू ठेवता का.
हो हे आता सुरूच ठेवतो मी.
हा म्हणजे लगेच कॉल करत.
अ दहा वर् जा.
हा तेच म्हटलं मग लगेच. पटकन करतो जाते मग.
बरं मग मी एक आणखी कॉल करी ना.
हा हा मग नाही मग मग हा थोड्या वेळान करज मग
बर बरोबर.
हा मी आता करतो. अ हा. ठीक आहे झाले का झाले.
ह ठेवते मग म माझी पण कट करते.